हॅलो.
हा बोला.
हा अगं, तू परवा मला मोदकाची रेसिप मोदकाच्या आमटीची रेसिपी स सांगितली होतीस ती परत एकदा सांगशील काय?
हा हा सांगते सांगते, काय मोदकाची आमटी करायलाय काय?
होय होय अगदी सविस्तर सांग. हा सांग.
आधी सारण सांगते कसं करायचं ते हा.
हा सांग कि.
हा हो का पहिल्यांदा तीळ घ्यायचे, आणि कारळं. काळे कारळं माहितयेत ना ते मंद आ हां मंद आचेवर भाजून घ्यायचे.
हा हा सेम घ्यायचं का, जेवढं तीळ तेवढंच कारळं?
हा जेवढे तीळ, तेवढेच कारळ घ्यायचे.
हां हां
आणि ते मंद आचेवर भाजून घेऊन, मिक्सरला नंतर थोडे अर्ध असा आरद बोबडे बारीक करायचं, जास्त हे करायचं नाही, जास्त बारीक करायचं नाही. त्यामध्येच अं धने जिरे, धनेची पूड, जिऱ्याची पूड हिंग, तिखट मीठ किंवा मसाले आप आपल्याला गरम मसाला वगैरे घालायचा असेल तर, तो मसाला पण आपण घालू शकतोय. खोबरं खिसून घालायचं जरा त्यामध्ये, खोबरं पण खिसून घ्यायचं. आणि जरा परतायचं थोडसं गरम करून घेऊन, ते पण जरा हातानच हे करायचं. खोबरं, हां हां मं ते सारण तयार होतंय, त्यामध्ये थोडस तेल घालायचं. आणि जरा चाकून बघा तिखट, मीठ. कसं काय आहे, आणि जरी तुम्हाला कुठला दुस रा मसाला वगैरे ऍड करू वाटला तर, करू शकताय तुम्ही.
हा हा स्पायसी करायचा असेल तर.
ते करायच असेल तर
हा हा हा चालतंय.
हा हेच हा सारण झालं मं ते साईड ला ठेवायचं, नंतर आता हे पारी करायला पाहिजे ना मोदकाची?
हो होय.
हा मं त्यासाठी कणिक घ्यायचे, आपल्या गव्हाचं पीठ घ्यायचं चाळून
हां
अ दोन एक एक वाटी घेतलं तरी बास होत म्हणजे आ तर तुम्ही किती जणांना करणार आहे?
आता मी चार जणांना करणार.
हा मग चालतंय, एक वाटी बास होतंय. एक किंवा जरा असं आणि घेतलं चालते.
डाळीचं पीठ काय?
अ नही नही गव्हाचं पीठ.
गव्हाचं हा हा हा.
नही नही डाळीचंच पीठ घ्यायचं, सॉरी हं डाळी त्यात थोडस गव्हाचं पीठ घातलं तरी चालतंय.
हा हा
हा आणि थोडस मीठ घालायचं, आणि ते जरा घट्ट मळून घ्यायचं. हा घट्ट मळून घेतल्यानंतर ते साईडला ठेवायचं. तेल लावून साईड ला ठेवायचं जरा पंधरा वीस मिनिटं ठेवा. नाही नाही घालायचं
हा बरं मीठ घालायचं.
हा आणि साईडला ठेवून द्यायचं, परत आता ते हे करण्यासाठी मसाला करायला लागेल ना आपल्याला. मग कांदा, उभा कांदा चिरून घ्यायचा. आमटी करण्यासाठी हा.
हा हा.
उभा कांदा चिरून घ्यायचा. टोमॅटो पण तसच उभे चिरून घ्यायचं खोबरं वाळलेलं खोबरं. आलं, लसूण, कोथिंबीर, - हे एवढं सगळं घ्यायचं आणि हे पण छान खमंग भाजून घ्यायचं. हा सगळं भाजून घ्यायच आणि त्यामध्ये जर आपल्याला खडे मसाले म्हणजे ते मिरा, लवंग, दाल चिनी हे जरी घालायचं असेल तरी पण तुम्ही घालू शकताय काय प्रॉब्लेम नाही हा. आणि ते चांगलं भाजून घ्यायचं खरपूस आणि थंड व्हायला ठेवायचं जरा पाच-दहा मिं पाच-दहा मिनिट मग ते थंड झाल्यानंतर मग मिक्सरला त्याची ग्रेव्ही करून घ्यायची. हा मिक्सरला मग
आपल्या मटणासारखंच की ओ.
हा हा मटणाचा मसाला असतोय ना सेम तोच मसाला करायचा हा हा. तोच मसाला करायचा.
हम्.
मग नंतर ह्या हे मोदकाला ते मोदकासाठी जे पीठ मळून घेतले क आपण क त्याचे छोट्या-छोट्या गोल पुऱ्या गत पाऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्यामध्ये ते जे मोदका साठी सारण केलं होत आपण.
ते भरायच.
हा ते सारण करायचं आणि त्याची मोदक बनवून घ्यायची.
हा हा आपल्या रेग्युलर कापेक्षा छोट मोदक बनवायचं का हा ह.
कारण ते गोड असते ना मोदक ते खाता येते आपल्याला हे जरा तिकट आणि ते म्हणजे सांबर करणारे आपण पातळ भाजी आमटी त्यामध्ये सोडणार त्यामुळे मग ते छोट-छोट.
छोटे-छोटे करायच.
हा म त्या मोदक करून घेतली की मग ती साईडलाच ठेवायची आणि मग ते रस्सा करायला घ्यायचा.
हा हा हा.
म प-पातेल एक घ्यायच आपल्याला किती त्या अंदाज जाणं म्हणजे किती माणसं आहेत त्या अंदाजान पातेलं घ्यायचं. च त्यामध्ये तेल टाकायचं आणि जिरे जिरे टाकायचे जरा. आणि तो मसाला जो बारीक केलाय
हां.
तो त्या तेलामध्ये टाकायचा आणि चांगला तेल सुटेपर्यंत परत तायचा दहा-पंधरा मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत एकदम त्याचा कलर चेंज व्हायला पाहिजे असा ते परतायचा हां म त्यामध्येच
हे सारं तारिच. मोदकाचं सारण केलेलं, ते आहे न मग अंदाजाने हा मोदक अ चटणी वगैरे घालायचं. चटणी, मीठ, हळद, हिंग त्यामध्ये पण घालायचं खरं ते त्याच हेदन अंदाजानं चटणी घालायची त्यामध्ये.
घालायची वय च
हा आणि स मसाला घालायचा. गरम मसाला, आणि आपल्याला पाहिजेल तेवढं त्यामध्ये पाणी वत अस हे करायचं आणि त्याला उकळी आली क नई मग त्यामध्ये ते मोदक सोडायचे.
हा हा हा
हा आणि पंधरा वीस मिनिटं जरा शिजून द्यायचं बारीक गॅसवर.
हा हा हा
हा म अशा तरेन मंग
परत बंदच करायचं का म, म त्यात सोडल्यावर विरगळत नाहीत ना?
नाही नाहीत विरघळत नाहीयेत, मोदक.
गरम गरमच सोडायचे आणि खायचं.
नाही नाही उ त्याला म्हणजे उकळी आली का नाही त्या रश्याला त्यामध्ये मग ते सोडायचे.
तस नाही खाताना आपण जेवायला बसतानाच सोडायचं का आधी बनवून?
नाही नाही आधीच सोडायचे आधीच सोडायचे चालतय काय प्रॉब्लेम नाही विरगळत नाही येत त्यामध्ये.
हा हा हा छान लागतय काय?
आणि माझं एक राहिलंच सांगायचं हा एकदम छान लागते, हो हो भाकरी सोबत एकदम छान लागते ते हे मोद त्याचं आपण पीठ मिळलेलं कानी कनी म्हणजे डाळीचं पीठ वगैरे घालून त्यामध्ये थोडसं तिकखट पण घाला. ते विसरलंस सांगायचं, हा म्हणजे आणि जरा छान टेस्ट येते त्याची.
ते हा हा हा
हा हा आणि वरन मग कोत थिंबीर चिरून त्याच्यावर टाका मस्तच लागते आणि भा करी करा गरम गरम.
हा हा हा हा चालतय छान लागते काय? हा म अशीच आणि दुसरी म्हणजे असं झणझणीत असं अ असं व्हराडी टाईप कुठली रेसिपी येत्या का तुम्हाला, तुला?
अ उम अ थांबा आ एक मिनिट. ते मी एक बटाट्याची करतोय, म्हणजे पावभाजी टाईपच आहे. खरं बटाटा घालून नुसतं ते सांगू काय? ते पण छान लागते, हा झणझणीत आणि एकदम छान पण लागते चपाती बरोबर पण सुंदर लागते ते आणि मुलांना तर खूपच आवडते, म्हणजे पावभजी नसेल तर ही भाजी आपण करू शकतोय खायला मुलाना, हा हा केल्या सार तर ते एकदम सुंदर लागते.
होय का हा हा सांग की मग.
हा अ कुकरला बटाटे शिजवून घ्यायचे.
हां हां हां.
हां आणि मग आपण बटाट्याच्या भाजीला जसे फोडी करतोय त्या पद्धतीने त्याच्या फोडी करून घ्यायच्या.
हां हां हां.
हां आणि नंतर मग कांदा उभा चिरायचा कांदा उभा चिरला तरी चालतोय किंवा बारीक चिरला तरी चालेल कांदा टोमॅटो चिरून घ्यायचं.
हां.
मग नंतर लसूण आलं लसणाची पेस्ट पण करायची त्याच्यासाठी.
हां हां हां.
आलं लसणाची पेस्ट आणि नंतर मग हे करायचं अ अ तो जो बटाटा आपण हे केलेला आहे फोडी केलेली आहेत. चिरून त्याच्या हां उकडून घेतलेला आणि फोडी केलेला तो तव्यामध्ये आधी कढईमध्ये परतून घ्यायचा चांगला.
हां हां हां म्हणजे पनीर आपण भाज
हां भाजतोय त्या पद्धतीन ते पण भाजून घ्यायचं परतून घ्यायचं.
आणि ते परतल्यानंतर साईडला काढायचं नंतर त्यामध्ये मग तेल ओतायचं.
हां हां.
मग जिरे टाकायचे परत तमालपत्र
तमालपत्र हां.
हां तमालपत्र टाकायचे आणि अ मग तो आपण जे कांदा टोमॅटो चिरलेला आहे आलं लसूण ची पेस्ट वगैरे केलेली. तेच त्यामध्ये टाकायचं आणि चांगलं कांदा खरपूस होईपर्यंत लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा.
हां आणि कांदा जरा जास्तच घालायचा म्हणजे ते ग्रेव्ही टाईप होऊन जाते.
हां हां असंय का हां हां म्हणजे तरी दोन बटाट्याला असा किती कांदा घ्या
अ चार तरी कांदे घ्यायचेच.
डबल.
हां डब्बल कांदा घ्यायचा.
हां हां हां हां.
हां आणि मग ते तमालपत्र वगैरे घातलं कांदा वगैरे घातला की ते खरपूस भाजून घ्यायच त्यामध्ये मग आप आपलं काळं तिखट घालायच नाही बुक्का घालायचा, हां बुक्का घातलं की त्याला टेस्ट येते चांगली हां. मग बुक्का घालायचा, पावभाजीचा मसाला जरा घालायचा असेल अवेलेबल तर घालू शकत काय नसलं तरी चालतंय काही प्रॉब्लेम नाही हां हां चालेल चालेल.
हम्म अरे हे नाही टॉमॅटो कधी घालायचा?
कांदा, टोमॅटो बरोबरच घातला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही हां हां.
हम्म हम्म.
आणि एकदम छान टेस्ट मग हां आणि त्यात ते बटाटे घालायचे पाणी जरा घालायच अगोदर. आणि नंतर मग बटाटे घालायचे, आणि चवीनुसार मी हां शिजवून घ्यायचं दहा मिनिटं जरी शिजवला तरी चालतय म्हणजे ते बटाट्यामध्ये पण ते तिखटपणा वगैरे मुरून
हा हा हा आणि असं बाकीच्या भाज्या त्यात घालायच्या नाहीत काय,
नाही नाही नाही, फक्त बटाटा घालायचा
बटाटाच घालायचा ह ह हा आणि आपल्या ते रेग्युलर भाकरी चपाती बरोबर आपण खाऊ शकतोय
चपातीबर एकदम सुंदर लागतं
हा हा फ तर बा आणि हे करायचं नाही, लई बा बाकी काय भाज्या वगैरे काय नाही
हो हो नाही नाही बाकीच्या नाही भाज्या घालायच्या
बरं बर चालतंय नक्की करून बघेन बरं का परत तयार झाल्यावर फोन करेन मी,
हा हा चालेल चालेल चालतंय हा हा ठेवा हा धन्यवाद